बोला मॅडम त्या दिवशी तुमलाण एक्सपोर्ट हे एक्सप्लेन केलं होत ना तुम्हालािच्या काही समज नवतं ब ते
हा इ संचितच समजलं नव्हतं मॅडम मला
ये संचित बाकी सगळी प्रोसिजर पूर्ण क्लिअर झाली होती
हो हो समजलं होत बाकीच
संचित मध्ये आता शांततेत माझ्याकडनं आधी ऐकून घ्या मग तुमची काय डाट असेल ते मला क्लिअर करा ह इ संंचित म्हणजे काय असतं माहिती का आता तुमच मी तुम्हाला एवढं सांगितलं की कंटेनर बरोबर एक इन्वोइस येतं मग ते इन्व्हॉइस कस तयार करतात हे मी तुम्हाला सांगते मग त्याच्यावर मी तुम्हाला इसनचीित जास्त क्लिअर होईल कंटेनर बरोबर आहे ना पॅकिंग लिस्ट आणि इन्व्हॉइस येते पॅकिंग लिस्ट म्हणजे काय असत तर पॅकिंग लिस्टमध्ये तुम्हाला पाठवणारचा पत्ता ह पाठवणारा आणि घेणार दोघांचा पत्ता असतो आणि शिवाय खाली म्हणजे तुमचे आयटम, त्याची बॉक्स किती आहे, त्याची पॅकिंग कशी आहे त्या सगळ डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. त्याला पण पॅकिंग लिस्ट. ही प्रत्येक शिपिंग बिल मध्ये असते आणि पॅकिंग लिस्ट बरोबरच इनवॉइस असतं मग तर इंवाईस आणि पॅकिंग लिस्ट मोस्टली सारखी असते फक्त पॅकिंग लिस्ट मध्ये अमाऊंट नसते. आणि इन्व्हइसमध्येध्ये अमाऊंट वगैरे सगळं इन्वॉल्व असतं. आता तुम्हाला इनवॉइस मध्ये काय दिलेलं असतं वरती इनव्हॉइस नंबर दिलेला असतो त्याच्यावर आज डेट आजच्या डेटसच ते इनव्हॉइस जनरेट झाले असेल किवा कालच्या डेट मग इन्व्हइस नंबर इनव्हॉइस डेट पाठवणा्याचा ऍड्रेस त्याला आपण कनसायनी म्हणतो बाय व सळ कुठल्या कंट्रीला चाल हे सगळं इ्वइस व दिलेलं असतं आणि आयटमचा रेट किती आहे कुठलं आयटम चाललाय ते दोघां समजा तुम बारा बॉक्स इंू एकशे बारा जो रेट त्याचाप अपलाय करून जी अमाऊंटईल तम डॉरमध्ये इि रु त्या कु जात एवढं तर काळलं तुम्हाला इनव्हॉइस असं कॅल्क्युलेट होतं म्हणून मग इनव्हॉइस ही अस क झाल्यानंतर इन्वई सना सीए जो असतो म्हणजे एक्सपोर्टर सीए ला काम देतो बरोबर. सीए त्यांच्याकडे एक सॉफ्टवेअर असत. अ आईसगेटने तयार केलेले सॉफ्टवेअर प्रत्येक सीएचए ला दिलेले आहे त्यांनी ते परचेस केलेले असत. शिपिंग बिल फायलिंग साठी. ओके कळलं हा हा. ह शीपिंग साठी हे सॉफ्टवेअर दिलेले असतात त्या सॉफ्टवेअर म ते आधी चेकलिस्ट तयार करतात चेकलिस्ट मी पूर्ण तुम्हाला सांगितली. मग आता ते चेकलिस्ट केल्यानंतर हे इनव्हॉइस हे इनव्हॉइस आईस गेट पर- एक ई संंचित म्हणून वेबसाईट असते त्या आपलं इन्व्हॉइस लोड केलं जातं. इन्व्हाईस जे, हो हो स्कॅन करतात इन्व्हाईस. आणि तिच्यावर ते लोड केलं जातं अपलोड म्हणतो आपण त्याला. ह् ते अपलोड केल्यानंतर आपल्याला वीस अंकी एक नंबर जनरेट होतो. तो नंबर आपण शिपिंग बिल म एन्ट्री करायचा असतो. मग आपण ते आइस गेट वर सबमिट केल्या नंतर त्याचा रिप्लाय येतो आपल्याला. आणि तो रिप्लाय आल्यानंतर तो शिपिंग बिल वर एंटर केला जातो म्हणजे जॉब जो क्रिएट केला आहे त्या जॉब वर आणि मग ते सगळी इन्फॉर्मेशन चेक करून मग तो आपण सबमिट करतो आणि त्या ई संंचितला पण एकाच दिवसाची व्हॅलिडिटी असते हा. म्हणजे हो आजचा तुम्ही जो वीस की नंबर घेतलेला त्याला तो कुठला नंबर म्हणतात मी तुम्हाला सांगेल ते पूर्ण. तो वीस अंकी जो नंबर घेतलेला असतो तो तो सेकंड डे ला चालत दुसऱ्या दिवशी दुसरा घ्यावा लागतो.
म्हणजे मग आपल्याला दुसरा घेता येतो म्हणजे. शिपिंग बिल
दुसऱ्या शिपिंग बिल ला दुसरा घेणार. पण तो जर एक्सपायर झाला तुम्ही वापरला च नाही दुसऱ्या दिवशी आपण दुसरा घ्यायचा.
हा.
आता हा जॉब नंबर मध्ये ते ई संचितचा जो नंबर आला आहे, तो एंटर करतात तो एंटर करून. पुन्हा हे आइसगेट सबमिट कर पण आय एस बी एट ला सबमिट केल्यानंतर ए एखाद्या एक तासमध्ये तुम्हाला तो शिपिंग बिल नंबर जनरेट होतो त्यांच्याकडन.
ह आइसगेट कडून जनरेट होतो का?
हो हो हो आता आईस गेट म्हणजे काय हे क्लअर झाल असेल की कस्टमने त्यांच्या क्लिअरनसाठी वेबसाईट क्रिएट केलेली आहे हे तर क्लिअर झाले ना तुम्हाला आईसगेट ह हा तर, त्या आईसगेट वर ते सबमिट करता नंतर, तिकडून बॅकअप टेक्निकल टीम असते, त्यांच्याकडनं ते काय ते सगंळ चेक वगैरे. आपल्या शिपिंग बिल नंबर. सेव्हन डिजिट शिपिंग बिल नंबर जनरेट करून देतात, म्हणजे तुम्ही आज सबमिट. करताय आजच्या डेटचं तुमला शिपिंग बिल जनरेट होईल. बरोबर. हा मग हे. संचित का आल ई संचित म्हणजे, काय असतं बघ त्याला तो आय आरटीसी नंबर असतो, तो आपल्याला मिळवण्यासाठी आपण त्यांच्याकडे. ते इन्व्हाईज अपलोड करतो आणि हे इन्व्हाईज वगैरे अपलोड करणार ना कस्टम न कपल्सरी केलेल कारण त्यांच्या रोल ला हे पूर्ण पणे दिसत.
म्हणजे शपिंग बिल जनरेट झाल्यानंतर इ संचित केल्यानंतर मग कस्टमवाल्यांकडे दिसत का ते टोटल इन्फॉर्मेशन त्यांना मग त्याच्यातुन मिळ मिळत
हो हो एक्झामिनेशन करताना त्यांना हे डिटेल्स पूर्ण व्ह्यू होतात. कोणी जर शिपिंग बिलच नाही बघितलं जात जो आपण आयटम पाठवत. तरी त्याचे ते सर्टिफिकेट वगैर सगळे डॉक्युमेंट्स चेक केले जातात. सगळं एक्झामिनेशन करताना हे सगळं बघितलं जातं की संचित केलंय की नाही केलंय. कारण शिपिंग बि जनरेट होत याचा अर्थ मग तिचे पूर्ण डिटेल्स टाकु त्याच व्यवस्थित जनरेट होणार इसंचित नंतर नाही होत श गुगल नंबर जनरेट व्हायचा. आधी हो मग ते आईस गेटला सबमिट केलं जातं. आणि मग शिपिंग बिल नंबर जनरेट होतो आधी फक्त प्लेन चेक लिस्ट प्लेनचेक लिस्ट हो हो मग त्याच्यानंतर ते प्लेन चेकलिस्ट बाहेरकडनं कन्फर्म झाली जो तुमचा असेल एक्सपोर्टर त्यांच्याकडून कन्फर्म झाली की ते इन्व्हाईस घेतात मंग ते इसंचितला अपलोड अपलोड करतात ई संचित अपलोड झाल्यानंतर तो नंबर आपल्याला रिसिव झाल्यानंतर त्याच शिपिंग बिल सबमिट करतो आपण समजलं. मग हा शिपिंग बिल नंबर जनरेट होतो. समजलं एवढंपर्यंत आणि मग कस्टम कडे आल्यानंतर एक्झामिनेशन करताना मॅडम एक्झामिनेशन करताना ते शिपिंग बिल नंबर चेक करणारे एकस्पोर्टरचं नाव चेक करणार इन्वस नंबर चेक करणार पुन्हा तुमचा तो आर आयटीसी म्हणजे जो नंबर असो ट्वेंटी डिजिट आलेला तो नंबर चेक करणार. पूर्णपणे ते इसंचितला अपलोड झालंय का नाही हे सगळं बघणार. आणि पुन्हा जे सर्टिफिकेट असतात त्या तुमच्या ज्या आयटमशी रिलेटेड ते सर्टिफिकेट चेक करणार. रेट्स वगैरे बरोबर लावलेय का त्यांच्या टेरिफ नुसार हे सगळं चेक करणार आणि तेव्हाचते एक्झामिनेशनला कंटेनर चेक करायला जातं ही प्रोसिजर तर मी तुम्हाला सांगितली आहे आणि हे सगळं चेक झाल्यानंतर सुपीटेड अन्सर लिओ देतात एवढंपर्यंत सगळं क्लिअर झालं ना आता
हो सगळं क्लियर झालं आता
सीडी वगैरे हे सगळं तुम्हाला मी पण क्लिअर केलंय
हो सबसिडी पण के दि हो
आमच्याकडून इथून एसीसीचं पण वर्किंग चालत हा एसीसी मध्ये लाईव्ह अनिमल् सध्या तरी लाईव्ह ॲनिमल चा एक्सपोर्ट चालू आहे लाईव्ह अनिमल्स म्हणजे ते आ ते कुठे जात लाईव्ह अनिमल्स म्हणजे सध्या बकऱ्यांच चालू आहे तर कंटिन्यूया बकऱ्या आमच्या जबेलालीच रसखैमा म्हणून पोर्ट आहे त्या पोटला जातात ते सगळ्या. तर त्या पॅकिंग कशी करतात हे तुम्हाला काही माहिती नसेल तर पॅकिंग कशी करतात आपले लहान बाळांची असतात ना त्यासारखी केच तयार केलेली असतात. लोखंडी केज तयार करतात आणि हा, हा, हा आणि त्या केजमध्ये मग ते ठरवलं असत या केजमध्ये एवढी क्वांटिटी अशा वेटनुसार बसवतात त्या क्वांटिटी नुसार ते. आणि ते केश असे बकऱ्यांना स्ट्रेट उभं केलं जातं त्याच्यामध्ये. आणि मग त्या केजेस तयार करून मग ते तयार करतात त्यांच वेट वगैरे एक्झामिनेशन होत आणि मग ते फ्लाईटमध्ये सगळं हे सेम सी सारखीच प्रोसिजर आहे ती पण एक्झामिनेशन वगैरे झाल्यावर हो हो हो आणि मग ते फ्लाइट मध्ये मशीनच्या सहाय्याने लोड केलं जातं मशी स नाही करतात कारण ते केजेस असतात ना मग अपलोडिंगच मशीन असतं मग त्या मशीनवर ते ठेवलं जात आणि ते फ्लाईट पर्यंत नेलं जातं फ्लाइट पर्यंत नेऊन त्याच्यामध्ये ते केजेस टाकतात आणि मग ते तिकडे रस खाई फजाबि पोर्ट आहे इकडे ते नेऊन सोडतात साधारणत दीड एक तास फ्लाईट तिथे लँड होते मग ह्या फ्लाटमध्ये ज्या वेळेस बकऱ्या जातात त्यावेळेस काही वेळेस ऑस सीजन अभावी काही बकऱ्या मरतात पण तो एस्पॉटरचा एक लॉस असतो अस बऱ्याच वेळेस कारण गरमीने गुदमरल्यामुळे वगैरे त्या एक्सपायर पण होतात त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या
ह्या ह्या ज्या बकऱ्या वगैरे जातात मॅडम तर यांचं सुद्धा शिपिंग बिल वगैरे जनरेट करून दिल तुम्ही?
सगळे, सगळे जशी इसिची प्रोसिजर आहे. जशी सिची प्रोसिजर आहे ना सेम तीच प्रोसिजर इकडे असते हा.
ओके
हम्म जशी सीटची प्रोसिजर तशी सेम एअर प्रोसेस अस असते.
सेम असते.
हो, हो सेमते फक्त एर आणि सी असा भाग केलेला आहे पण त्याचे रूल्स पण या बकऱ्या पण आपण पाठवतो त्यांच्यासाठी डॉक्ट टर येतात ते पूर्ण चेक करतात बकरी पूर्ण फिट आहे का? ती जर फिजिकली अनफिट असेल तर ती रिजेक्ट केली जाते. त्याच पण मेडिकल सर्टिफिकेट जनरेट केलं जात.
मग तिला म्हणजे मग ते बकरी बकरीला परमिशन राहते की हि यात लोडिंग ला जाऊ शकते ह्यात.
हो ती फिजिकली फिट आहे पूर्ण कन्फर्म झाल्यानंतरच पुढे जात असं म्हणजे असं नाही की कोणी काही आणेल आणि लगेच तो. एक्सपोटला पाठवला असं काही करता नाहीयेत हम्म. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक रूल्स आणि रेगुलेशन लावुन ठेवले हे कस्टम्स ने ट्रॅरेट तयार केलेले. त्यांच्या रूलमध्ये बसूनच पोटीन पोट होतात हे सगळे.
कस्टमच्या अंडरच येत म्हणजे.
हो, हो, हो कस्टमचे रूल्स रेग्युलेशन असतात त्यांच्यानुसारच सगळं वर्किंग चालतात. असं कोणी काही कुठे एक्सपोर्ट करू शकत नाही कुठल्या कंट्रीत पाठवायचंय त्या कंट्रीत आपला आयटम बॅन आहे का किंवा त्या कंट्रीतले जीकडचे आहे ते आपल्याकडे बॅन आहेत का. हे पूर्ण चेक जातो क्रॉस त्याच वेळेस त्याला परमिशन दिली जाते.
ओके थँक्यू मॅडम सगळ्या समजला आता व्यवस्थित.
अजून काय डाऊट असले तर ते पण सांगा म्हणजे ते पण क्लिअर केले जातील हा.
अ नाही आता तर काही नाही डाऊट आता आलं इ संचित पण पूर्ण.. लक्षात आलं. तेव्हा नव्हतं लक्षात आलं मागच्या वेळे मी सांगितलं होत पण आता एकदम परफेक्ट... लक्षात आलं की कसं होतं असं.
ओके ओके ठीक आहे मग हं, चाल चालेल म अजून काय डाऊट असला तर सांगाल मग. ओके, ओके, ओके, ओकेओ ठीक आहे चला ओके. ततत
णणण